हॅलो?
हॅलो? हा
हा, येतोय आवाज? हो येतोय.
हा येतोय, मला येतोय.
नमस्कार! काय म्हणता? काय चालू आहे? हॅलो?
हा, आपण आज आप
हो. हॅलो?
हॅलो?
आवाज खूप, थांबून थांबून येतोय. थांब एक मिनिटं, मी बाहेर जाते.
हा ते
हा, कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो ना, त्याच्यामुळे
हा, बोला आता.
हा, आपण आज आपल्या आपल्या भागांमध्ये दिवाळी सण कसा साजरा करतात, यावर बोलूया का?
हो, चालेल ना.
हा, तुम्ही सांगा ना. अच्छा! मी कोकणातून आहे. आमच्या भागामध्ये अ दिवाळी सण, चार पाच दिवस साजरा केला जातो.
हा हा.
पहिले अ, वसुबारत पाासून सुरुवात होते. रमाय एकादशीपासून सुरुवात होते, एकादशीच्या दिवशी पणत्या वगैरे लावतात. पांडुरंगाची पूजा वगैरे केली जाते. नंतर मग दुसऱ्या दिवशी शिवसुभारच गोमातेची पूजा केली जाते, रांगोळी काढतात. अ की पणट्या वगैरे लावून गाईला गोडाधोडाच नैवेद्य देतात. त्याच्यानंतर मग धनत्रयत दशी हो हो हो, आमच्याकडे आमच्या घरी नाहीये पणआ शेजारी वगैरे आहेत म्हणजे काकन चुलत काकांकडे वगैरे गायी आहेत त्यामुळे त्या गाईला गोडा, धोडा नैवेद्य वगैरे गाईला वासराला ते नैवेद्य आम्ही देतो त्याची पूजा करतो तिथे जाऊन घरामध्ये अ गोमाते मूर्ती आहे त्याची पूजा करतो
मग तिथपर्यंत तुमचं फराळ वगैरे बनवून गेलेलं असतं
हो, हो दिवाळीच्या बऱ्यापैकी वसूबारस पर्यंत बऱ्यापैकी फराळ झालेला असतो आमचा
अच्छा हा आमचं पण म्हणजे अ दिवस भर च्या दिवशी पूर्ण झालेला तर मग त्या दिवशी कारण निवेद दाखवतात गाईला पण फराळमधले एखादि वस
हो बरोबर
हा, हा पण आमच्याकडे बघायला गेलं त आमची दिवाळी तर पार अगदी एक महिनाधी सुरु होऊन जाते म्हणजे ते घराची साप नाही सण, सण म्हणजे मग घराची साफसफाई करूया मग आता म दिवाळीत काय, काय कराय ठरवायचं मग डेकोरेशन करूयात का मग पणत्या रंगवूयात का मग माळा कोण त्या लावायच्या फुलं काही लाायनी
बरोबर इकडे पण खूप, खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो दिवाळी सण हेच सगळीकडे घराची साफसफाई मग कंदील तयार करायचा बाजारातून सगळं फराळाचे पदार्थ बनवायचे सगळे पण पद पदार्थ आणायचे ह त्याच्यान हा हो सगळं
हे पदार्थ करून बघूया का हा नवीन काहीतरी आणि रेसिपी युट्यूब वर बघून काहीतरी नवीन पदार्थ ट्राय करायची चुकलं की आपलं परत आहे तेच बनवायचं
आमची मुलं किल्ले बनवतात दारामध्ये मोठ्या, मोठ्या रांगोळ्या काढतात ते जर अस खूप
खूप मोठ्या रांगोळ्या असतात
हो, हो, हो नरक चतुर्दशीच्या दिवशी अंगणामध्ये सगळे पुरुष हो नरक चतुर्दशीच्या दिवशी अंगणामध्ये सर्व पुरुष आंघोळ करतात पहाटे चंद्रोदय, सूर्योदयाच्या आधी आंघोळ्या होउन जाता सर्वांच्या घरामध्ये आणि नंतर मग हा उठणं वगैरे उठणं तेल वगैरे सगळं लावून छान पैकी सुगंधी अशी अंघोळ होते हो पहाटे आणि नंतर मग घरातल्या सगळ्या पुरुषांना घरातल्या बायका ओवाळतात मग सगळं फराळ सगळे फराळाला एकत्र बसतात म मग मुलं फटाके फोडतात
पण हल्ली काय ना पुरुषांना पण उशिरा उठायचं कार रोज सुट्टी ए रोज तर ऑफिस असतना आजच्या दिवस तर सुट्ट ती ए जरा उशीर मग मागे लागून, लागून उठवायचं मुलांना पहिली उठवायचं
नाही आमच्याकडे असं नाहीये सणाचं महत्त्व फार असल्यामुळे त्या पुरुषांना सांगायला लागत नाही म्हणजे ते उठतातच तो एक दिवाळीचा दिवस गणपतीच्या सणाचे दिवस हे सगळ खूप मो त्या प्रमाणात उत्साहात साजरे केले जातात. अस सगळ्याच सहभाग खूप छानपैकी असतो. त्याच्यामुळे
हा बरोबर. मस्त पण मग तुमच्याकडे आजूबाजूला पण आहेत लोक राहायला का अस दूर दूर राहतात.
आम्ही का? नाही गावामध्येच राहतो त्याच्यामुळे अगदी लागून लागून सगळी घरात
बर हा मध्ये आणखीन मजा येते ना, अरे त्याच्याकडचे उठले चला उठाल कोण हा कोण कोणा घरी लवकर उठले वैगरे त्यात फटाके ह फटाके वाजले म्हणजे त्यांच्याकडचे उठ ले त्याच आवरल.
त्याच्यानंतर बळीराजाची पूजा केली जाते.
हा. ती पहिल्याच दिवशी का?
नाही दुसऱ्या दिवशी. बळी बलिप्रतिपदा ज्या दिवशी असते ना त्या दिवशी अ बळीराजाची पूजा केली जाते, पण नरक चतुर्दशीच्या दिवशी लक्ष्मीपूजन केल जात संध्याकाळी सर्व घरातल धान्य दागदाागिने पैसे जे का आहे. लक्ष्मी मातेची पूजा केली जाते.
मग तुम्ही लक्ष्मी पूजनच्या दिवशी परत करता का?
हो लक्ष्मीपूजन ज्या दिवशी असेल कॅलेंडरमध्ये दिलेल त्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केल जात अगदी मच अलज वगैरे उभारून सगळ.. झाडूची पूजा केली जाते आणि आमच्या विशेष म्हणजे बहुताश घरामध्ये घरातल्या लक्ष्मीची पूजा केली जाते. नवरा बायकोची पूजा करतो. हा त्या दिवशी. हा हे म्हणजे खूप साऱ्या घरांमध्ये हे अ केल जात. ती - तिला नवीन साडी किंवा नवीन वस्त्र हा औषण च. नवरा पाय धुतो. तिची ओवाळ णी करतो. तिला नवीन साडी भेट देतो. पाडव्याचा सण वेगळा पण, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातल्या लक्ष्मी त्या आई, बहिण भाऊजई आणि बायको म्हणजे जेवढ्या घरामध्ये बायका असतील तेवढ्या सगळ्यांना अ
हे हे नवीन आहे म्हणजे हे मी पहिल्यांदीच ऐकल.
नाही आमच्याकडे हे म्हणजे बहुतांश घरामध्ये हे करतात. हो, त्या दिवशी लक्ष्मीचा मान तिला दिला जातो.
हा आणि मग इतके एक तर आधी दमलेले असतात. सगळ्या बायका बिचारऱ्या काम करून करून. सणाच्या दिवशी आणि घाई करून काम असतातच परत
हो बळीराजाच्या दिवशी अस इकडे असत की, पहाटे घरातली बाई उठून घरातला सर्व केअर काढते. मग तो केर एका कचरा एका खोक्यामध्ये ठेवायचा. त्याच्यावर दोन तीन फटाके ठेवायचे. थोडा फराळ ठेवायचा. आणि मग घरातली किंवा बाहेरची लहान मुल एक जुना झाडू खराब झालेला जो की फेकायचा असतो तो त्या बॉक्समध्ये ठेवायचा आणि मग तो सगळा कच. करा घेऊन अ गावाच्या वेशीवर म्हणजे आपला नाका वगैरे असेल.
बॉर्डरवर.
ते हा ते तिथे नेऊन तो कचरा ठेवायचा आणि मग त्या लहान मुलाने येऊन. बाजराच्या बाहेरच आंघोळ करायची शिराटे फोडायचे. ते आणि मग त्याने घरात यायचं. म्हणजे घरातली सगळी घाण चिराटे चिराटे म्हणून असत चिराट. असं हा तरबुज. सारखं छोट फोळ येतं जे की पायाखाली हा हा हा घडू लागतं. ते फोडायचं आणि मग त्या मुलाने घरात यायचं हा.
माझ्या माय पण ते करतात म्हणजे माझ्या मामा. कडे माझ्या माहेरी पण नाही करत माझ्या मामाकडे ते सकाळी. फोडतात ते पायांनी.
अच्छा हा बरोबर हा ते नरक चतुर्दशीच्या दिवशी. ते सगळे सकाळी फोडतातंघोळ झाल्यानंतर पण बळीराजाच्या दिवशी. ती जे घरातला कचरा ठेवून जो लहान मूल येईल. त्याने ते हा ते तोच मुलगा फक्त पोडतो.
पूजा म्हणजे कसली करतात तुम्ही पूजा.
आमच्याकडे कसं आहे गाईचं शेण आणलं जातं आणि त्या शेणाचा बळी. काढला जातो म्हणजे अस एक माणूस तयार करून त्याच्या भोवती चार गोल आणि त्यांच्या. पूजा घराच्या अंगणामध्ये केली जात.
अच्छा पण मग बळीराजा म्हणजे कोण असतो.
बळीरा म्हणजे शेतकरी खरतर हा. पण ते ज्या ज्या ठिकाणची पद्धत जशी जशी आहे आता वाव. माझं सासर ज्या ठिकाणी आहे. तिकडे गायंची पूजा केली जाते जो आपला गोठा आहे तिकडे वाडा म्हणतात. त्या वाड्याला ओवाळलं जातं. आणि घराच्या बाहेर अ शेणाने अशा गोवळनी. काढलं जातात तिकडची पद्धत सासरची पद्धत हा. तर इकडे खूप वेगळां आहे तिकडे खूप वेगळां आहे. नाही मी इकडे आमची दिवाळी जर इकडे असू तर इकडच्या पद्धतीने माहेरी असेल. बाहेरच्या पद्धतीने सासरी असेल तर तिकडे त्यांच्या पद्धतीने.
अच्छा तुमचं सासर कुठल्या भागात आहे म्हणजे.
अ कोल्हापूरमध्ये दोन्ही अ. प्रकारे दिवाळी साजरी होते कधी या वर्षी इकडे त्या वर्षी तिकडे. असं एकंदरीत हा हो हो, आणि भाऊबीजेच्या दिवशी पण खूप मजा असते म्हणजे भाऊ सगळे घरी येतात. काय नॉनव्हेजचा वार असेल तर नॉनव्हेज बनवलं जातं गोडा जोडाचा वार असेल. गोड धोड केलं जात भावाला ओवाळणी केली जाते त्यांना भेट वस्तू. खूप दिले जातात ते आपल्याला भेट वस्तू घेऊन येतात अस एकंदरीत छानपैकी सगळे जण. साजरा केला जातो.
आमच्याकडे तर अ पद्धत अशी का भाऊबीज रक ''--'' रक्षाबंधनला भाऊ बहिणीला देतो ब भाऊ बीजेला भा ''--'' बहीण भावाला देते. काहीतरी गिफ्ट म्हणजे माझ्या माहेरची पद्धत हाय तशी. मग मी घेऊन जाते त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट जर गेली तर पण असं काही नाही की आम्ही जातोच कधी जेव्हा जमेल तेव्हा जातो नाही नाहीतर काही नाही इथे मुलांची भाऊबीज असते.
बरोबर
हां दिवाळीचं महत्व कुठे पण गेलं तरी सारखंच असतंय आणि हा सणाचं वातावरण मग त्याच्यानंतर पण अगदी चालूच राहते दिवाळी माहेर माहेरी येतात मुली
बरोबर.
परत राळ सगळ्या मुलींसाठी वेगळं चालू असतं दिवाळीचा कार्यक्रम वातावरणच वेगळं असतं ना कदिली दिवे लावलेले असतात छान सगळीकडे लाईट लागले ले असतात आकाश कंदील हम पेद पद्धत सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या पण आणि आपलं कसं ये महाराष्ट्रातलं फराळ बहुतेक करून सगळ्यांकडे सेमच बनतो जे मेन पद पदार्थ येत ते सगळीकडे बनतातच एखाद दुसरा व्यक वेगळ वेगळा असतो तो कोकणात ते बोर बोरं बनवतात ते मला खूप आवडतात. तुमच्याकडे बनतात कि नाही नाही माहिती पण माझ्या आजीने आम्हाला आम्ही माज जी आज्जी बनवाय ची खूप छान लागायचे ते मी आता पण कधी आठवण आली तर बनवते.
हो आपला वेळ होऊन गेलेला आहे.
व वेळ झाला ठेवूया फोन ना ओके हां बाय.
बाय.